कुठं आहेस?
काय नाही हाय दारत बसलोय जरा.
हा हा ते नाही मला जरा तिरूपतीला जायचं होतं.
हा.
हा मग जरा तिकीटची मला जरा माहिती पाहिजे हो
बर होय जाऊन येतो मी काय दर वर्षी जात असते दिवाळीला.
हा हा.
तुला तिकीट, कधी जाणार आहेस तू.
एक दोन तीन दिवसात जाणार आहे मी लगेच.
दोन तीन दिवसात जाणार आहेस मग तुला लगेच उद्या जाऊन कणी तिकीट काढाला बघ. तिथं आपल्या रेल्वे स्टेशन ला गेलाच का नाही. अ रिझर्वेशन रूम म्हणून एक आहे. तिथ ते फॉर्म त्यांच्याकडे जायच त्यांच्याकडे तिकिटाचा फॉर्म घ्यायचा. फॉर्म घेतला कि तिथं गाड्यांची नावं असतात. आता तिरुपतीला जायची जी ट्रेन आहे त्याचं नाव आहे हरिप्रिया एक्सप्रेस. मग ते नाव आणि त्याचा नंबर वगैरे असते ते तिथं फॉर्म वर लिहायचा किती जण जाणार आहे ते लिहायचं. मग नावल्याचं, वयल्याचं आणि ब ग काय लिहायला लागतेय तुला. तूजा पत्ता लिहायला लागतोय. आणि तेवढ्यातलं कुणाच तरी एक ट्याचा आधार कार्डचा नंबर आणि एकट्याचा फोन नंबर. असं एवढं सगळं द्यायचं. आणि मग तिथं ते रांग असेल तिथं गर्दी असतात तिकिटाला जराशी. तिथ गेलास की मग रांगेतो ब रायचं मग तुला किती तिकीट आहे माहतीय काय एकट्याला साडेचारशे रुपये तिकीट आहे स्लीपर न जायचं तर.
हां रेगुलर
हा रेग्युलरचं. रेग्युलर लेग्युरल कोच लाच साडेचारशे रुपये जर तू एसी वगैरे घेणार तर जरा जास्त आहे तिकेट. मग रेग्युलर ना आम्ही रेग्युलर कोचन जातो स्लीपर नं रेल्वे नं. ते काय रेल्वे बघ आप ल्या इथनं कितीला माहिताय पावणे बाराची रेल्वे दररोजी रेल्वे असते ती सकाळी. सकाळी पावणे बाराची रेल्वे आहे सकाळी पावणे बारा तो रेल्वेेत बसलास. कि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता तू तिरुपती बरोबर पोहोचतोयस हा. तिरुपतीत पण तुला पोहोचल्यावर कसा विषय माहतीय काय. कि एक दर्शनासाठी वरती तिकीट काढाय लागतेय तुला. मग ते रेल्वे स्टेशन जवळ एक बिल्डिंग आहे. काहीतरी विष्णू भवन असं काहीतरी नाव आहे तिथ गेलास कि तुला तिथन दर्शनास तिकीट काढायला मिळते तुझ आधार कार्ड तिथे दाख लागते आधार कार्ड दाखवलास की तुला ते दर्शनाची तिकीट देतात त्या दर्शनाच्या तिकिटावरती किती वाजताचं दर्शन आहे तुझं तची टायमिंग वगैरे येतय सगळी मग त्यावेळी तुला तिथं वरती मंदिरात जाय लागते ख कस माहित मंदिर वरती डोंगरावरती आहे आणि तू खाली असतोय त तर वीस किलोमीटर वीस ते तेवीस किलोमीटर वरती जाव लागतं तुला मंदिरापशी मग तुला तिथथं मंदिरापशी जायला बघ खालून बस मिळतील किंवा प्रायवेट गाड्या मिळतात बस ला काहीतरी शंभर रुपये घेतात बघ हा मग शंभर रुपये देऊन तिकीट काढत ते ते पण बसचे तिकीट काढा लागते ते तिकीट काढून बस मधून तू वरती केलास वि जर फॅमिली गेला असला तर आपल्याला राहायला रूम मिळत फॅमिली असली तर जर असे परोपर हा फ्री मध्येच असतात तिथं पण फक्त तुला रांग मोठी आहे देत तू जाशील तिथं रांग आहे बघ सगळी मोठी जा मोठी
ते मद्रास ना देवदर्शन आहे ना ती
दर्शनाला रांग आहे प्रसादाला रांग असत्या दर्शनाची हा दर्शनाची रांग तररी विचारू नको बाबा चाललं वाटते मग दोन दोन तीन तीन तासाच्या वरती जातात दर्शन घ्यायला तिथं आणि तू जर तुला वरती चालत जायचं असल तर चालत पण जाऊ शकतोस डोंगरात न त्या एक चालत जायला पण रूट आहे त्यांचा खरं बघ चाल शॉटकट काय हाये तसाच रस्ता घाट घाट रस्ताच आहे त्या रस्त्याच्या बाजूनच तो रोड आहे चालत जायचा
हा हा
मग तो पण तेवीस किलोमीटरच होतय वीस किलोमीटर तला चालत जायला लागत म्हणजे ज्यांना कोणीत गण कोणीतरी कस अस ते हे मागितलेलं असते रे नवच मागितलेलं असते चाल दे येणार चड मग त खालन वर ती चालत वगैरे जातात काहीतरी अस ते मग आपल्याला जर इच्छा असेल तर जाऊ शकत ण चाल आणि चालत गेला असत तुला बघ ते जंगलच आहे रे पूर्ण डोंगरावरती ते मग तुला अन्न वगैरे प्राणी वगैरे दिसतात मस्त मध्ये तस पण आहे आणि बघ वरती बघ रूम तर काय फ्री मध्ये असतात तिथं का तुला हा वरती मंदिराजवळ. तिथ तुला मंदिराजवळचं सगळं आहे खायला प्यायला वगैरे सगळं मिळते आणि त्या रूम पण देवस्थानाच्या त्या फ्री मध्ये असतात. फक्त आधार कार्ड दाखवायचं. आणि दर्शनास तिकीट लागते वाटतं.
बरं बरं
तुला रूम मिळत्या. आणि मग ते आपलं दर्शनाच जे तिकीट आहे. त्याच्यावरती लिहिलेलं असत आपण दर्शनाला कुठनं जायचं कुठं जायचं. त्याप्रमाणे मग तू तिथं जाऊ शकतोयसं. तिथं गेलास की दर्शनाला आत जाताना. पहिला तुझा फोन घेतात काढून. म्हणजे तिथं आत मध्ये मंदिरात फोन चालतं
फोटो बिटो चालत नाही ना कढता येत नाहीत तिथले.
चालत नाही मग फोन काढतात स्मार्ट वॉच असलं तर स्मार्ट वॉच घेतात. असं सगळं ते काढून घेतात आणि ते एका ठिकाणी ठेवतात तेची पण तुला पावती देतात. तोच ज दर्शन. हा तुझं दर्शन झालं की नाही एक काउंट- असत्या त्या तिकीटवर काउंटर नंबर वगैरे असतं. मग तू तिथे जायचं आणि- त्यांना त्याला ते तिकीट दाखवलंस की. तुझं तुला सामान सगळं परत मिळते. असं असते सगळे आणि बघ येताना तुला काय ह्याच्यावरती प्रसाद असला तर ते तिकीट असते की नाही आपलं दर्श- दर्शनाच त्याच्यावरती एक एक लाडू फ्री असतो तो दर प्रसादाचा आणि तू घेणार असलासं तर अजून पण मिळतोय लाडू. पन्नास रुपये ला काय तरी मिळतोय एक लाडू.
बरं बरं
हा को कोण कोण चालायं.
अ फॅम होय घरातलीच चालोयं आहे.
हा मगं मिळेल रूम रूम मिळत्या चोवीस तासासाठी ते काय एवढं नसते आणि जर घ्यायचं नस- ल वरती थांबायला नसल तर नुसत जाऊन बसं. लगेच दर्शना टामिंगला जाऊन थांबून दर्शन घेऊन रिटर्न जरी आला तरी चालते त्या गाड्यावरती बस असलेली चोवीस तास चालू असते. त्यामुळ काय एवढं कायं आहे तिथं
होय तेच म्हणलं तू गेलतास मी विचारूया म्हणलं तुला.
हा.
हा.
हा कधी राहणार म्हणला असं.
एक दोन दिवस.
दोन दिवसात होयं तिथं पण पहिल्या गत लगेच कन्फर्म होते रे नाही तर मग कसं होते तिकीट कन्फर्म होत नाही.
हा मग लेट होणार ना तिकडे जायला असं.
हा.
बरं सांगतो मी घरात तसं
हा तिकीट ते तुझ होते सोड कन्फर्म प्लॅन आहे तसं आत्ता गेला तर लगेच.
हो.
आत्ता पण चालू असते बहुतेक पाच वाज संध्याकाळी आठ पर्यंत चालू असते आज गेला तरं जाऊ शकतोय तो
बर, बर, चालत, जाऊन येतो मी बघ तो इथं काय? काय होतेय मग?
हा
हा काय अडचण आली, मग तुला फोन करतो मग
कर की, हाय मी निवांत हाय, रिकामाच हाय मग म आणि, आपण पण जाऊया, कुठं तरी ट्रीपला? आल्यावरण, येआधी तू जाऊन य जाऊया की, तेच इथल्या इथं जरी कुठेतरी गेलो, तरी चालतय लय लांब पण जाऊया, असं काय नाय
आम्ही पण गेलोलो ट्रिपला, तर कॉलेजमधलीच सगळीजण
कॉलेज नंतर ट्रिप गेलेली वय? हा, हा, हा
हम्म, बंद दर्शनाला गेल्तो इकडे यायला आपल्या अक्कलकोटला व्हय, व्हय, अक्कलकोट, तुळजाभवानी
हा
त्या साइडला गेलतो
यादबीद काय आपली सैमा, शन्क्या आलेलीत काय
ती नाय आली
ती, ती कशाला येतात, त्यांना का नाय बघ तसलं फेराबिरायचं नसत, अ नुसतं खात्यातन झोपतात, मग तेव्हड्यात
व्हय
आवघड आहे, पुन्हा
हं, काय बोलणार आता सांग की, ज्याला फिरायचंय ते आता येणार, नसल्या तर मग घरात बस काय पाहिजे मग?
हा, हा
मित्रांसोबत तर कराय पाहिजे थोडंफार
तेच ते, आता जरा त्यांची त्यांची कामं संत्या काय कामातच आहे, सवड होते काय गणपती कराय लागले
हा, हा
बाकी काय, सैमा्याच का माहि नाहीले
व्हय, मला वाटलं इतील सगळी पोरं तर, एवढे नव्हती जास्त
हा, हा, हा, हा
व्हय
म
मग काय, आनिक काय?
काय नाय, आता बघा माझं पण चालू हाय, कुठंतरी जायचं फिरायला कंटाळा आला आता घरात बसून
व्हय, आता पावसाळा पण आहे
पाऊस पण चालू झालाय, मस्त फिरायला चांगलं, आता बी वातावरण पण आहे तसंच फिरण्यासारखं द्यायचंय कुठं तर, पण बघूया आता
बघ आता, लोकेशन कुठं तुमचं, पाऊस पडला, तर म जायाचं जास्त तर
हा, पाऊस चालूच हाय, असं पाऊस पडालाय का तुमच्या इथं आता? हा नाही इकडं पण नाही मोठ्ठा, इकडं पण बारीकच हाय
व्हय, बा
हा असू पडू दे कायतरी पाणी नाही नसण्यापेक्षा ते तरी बरं
होय तेवढं ते गार तर होन दे जरा
झालेयच गार
गरम म गरम होय
हा मी काय म्हणते त अजून
काय नाही म्हणलंय तेच म्हणलं तो सारखं सारखं जातोस ना तिरुपतीला तुला विचारय म्हणलं तिकेडच दे
हा
हम् बघ्या आता जातो थोड्या वेळा न
चालत चालत बघ काय अडचण तिकडन आल्यावर तर फोन कर मला आहे मी कामाला बसलो घरात चालते हा चालत. ठेवू काय जरा काम आहे हा चालत.